काही नाही बसलेय, काय म्हण ते सखी
काय नाही निवांत आहे मी
हम्म अरे वा! कशा एवढ्या निवांत?
निवांत आता गावाला आले, उन्हाळ्याच्या सुट्टीला तर निवांतच. मम्मीकडे आलं की निवांत असतय काय एवढं कामाचा लोड नाही काय नाही. आपल्या घरी असलं कि भरपूर काम राहते ना मम्मीकडे आलं की कस कधी केलं नाही केल तरी चालतय. त्यामुळे म्हंटलं आता वेळ आहे तर कॉल करून बघू, काय करतायत ताई?
हम्म हम्म हम्म हम्म
स्वयंपाक वगैरे झाला?
हो झालाय जरा कामा आवरलीय, दुपारच जरा गरम होत ना म्हणून जरा चाललं होत जरा पडावं जरा वॉम कुशी घ्यावी.
वाम खूपशी हा जरा ऊन पण जास्त आहे ना. त्यामुळे थोडं दुपारच्या वेळेला घरी आरामच करायचा बाहेर नाही फिरायच?
हम्म -हम्म.
उन्हामुळं कसं. डिहायड्रेशन पण होतयं.
हम्म खूपच एनर्जी लो होते ओ.
आता सध्या तरी थोडं ऊन कमी हाय बघ, पण ज्या सुरुवातीचा मे महिन्यात पण चालू झालं ना. एवढां कडाक्याच ऊन होत तो बापरे! बाहेरच, पडता येत नव्हत,
हम्म हम्म हम्म.
त्यामुळं उन्हाच घरीच बसलेलं बस मस्त वाटतयं बाहेर फिरण्यापेक्षा,
हम्म हम्म हम्म हम्म हम्म.
तर उन्हामध्ये जास्त पाणी प्यायचं. दही, ताक वगैरे खायचं म्हणजे शरीराला, थंड पणा येत
अच्छा, अच्छा. बरं अजून काय म्हणता.
काय नाही म्हंटलं बघू, काय चाललयं तुमचं काय आपलं चाललयं सुट्टीचा आनंद घ्यायचा.
अरे वा! छान आहे कि मगं, आम्हाला हे घ्यायचं आहे सुट्टी सुट्टीचा आनंद पण पावसाळ्यामध्ये,
तुम्हाला पावसाळा जास्त आवडतोय, ना तर तुम्ही पावसाळ्यात आनंद घ्या.
हो ना, हो ना,
फिरून, फिरून घ्या आम्ही आता नंतरनी जंगलामध्ये जाणार आहे. करवंद वगैरे खायला.
अरे वा! आम्हालाही घेऊन या जरा गावाकडनं,
हो हो येतो ना घेऊन.
त्यालाच आपण ब्लॅकबेरी बोलतो ना करवंदलाच,
ब्लॅकबेरी ते चेरी सारख काहीतरी असत वाटत. मला पण माहित नाही. पण करवंदाला नाही बोलत. ब्लॅकबेरी. त्याला काय डोंगरची, काळी मैना, असं काहीतरी म्हणतात. मराठीमध्ये इंग्लिशमध्ये काय म्हणतात नाही माहिती,. ते मला,
ह्म ह्म मला वाटलं त्यालाच ब्लॅकबेरी बोलता काय अस
नाही नाही त्याला नाही बोलत, ब्लॅकबो बेरी ते वेळं चेरी सारखं,
हो काहीतरी वेगळंच असतं हो ना तेच ना आपण ते ते फ्लेवर आपण आइस
आईस्क्रीम मध्ये वगैरे असते, हा आपण कसे फ्रूट्स मला मला नाही येत केक बनवायला.
नाही का? अच्छा अच्छा मला एक केक आवडतो पण मला फार काही
जमत नाही ते बरोबर बेस वगैरे पूर्ण व्यवस्थित जमायला पाहिजे तर आपल्याला येत नाही तर मग ते सगळ बिघडतय मग आपलं साहित्य पण वेस्ट आपला टाइम पण वेस्ट सगळच वेस्ट होतय प्रॉपर यायला पाहिजे सगळं नाही तर मग आपल्या टायमाची पण खोटी आहे आणि सगळेच
हम्म हम् हम्
तुम्हाला येतोय बनवायला
नाहीना
माझी बहीण आहे मोठी ती बनवते केक वगैरे हो ती बनवते ती सगळं बनवते केक लाडू तुम्हाला हवे असेल तर सांगाडिंकाचे लाडू बुंदीचे लाडू ती ऑर्डर घेते
रेी बसांडा ना
अ तिडींग च लाडू कशी बनवते मला नाही माहिती पण ती बनवती मी तुम्हाला नेक्स्ट टाइम कॉल करेल ना तेव्हा म तिला विचारून घेते रेसिपी आणि म मी तुम्हाला सांगते ती कशी बनवते रेसिपी ती बनवते सगळे डंकाचे लावड बु लाड गुजम वड ख छान अडते ते ऐकायलाच पण बनवायला पण खूप मेहनत लागते
हो डंकाचे लाडू मला ना ह्यात उझवाळ्यामध्ये फार आवडता मस् माझे फेवरेट आहे ह माझे फेवरेट ते हो मला ते हिवाळ्या मध्ये प्रचंड माझ माझ व प्र हो त्या मला. सॉरी मेथी चलावू. खूप खौशीर आले होते. माझी फेवरेट आहे मला आवडता खूप ते
पण ते मेथीचे थोडे कडवट लागतात ना.
अहो मेथी कमी घालायची आणि मेथीच पीठे ना गुळामध्ये भिजून घ्यायचं मंगणे कडू लागत.
मग छान लागतात का बेसण्यासारखे लागत अस.
अ ते छान आहे ना आज सपोज मेथी दळून आण. ते ना ते मेथीच पीठ आहे ना आज रात्री त्रि गोळामध्ये भिजून ठेवायच दुसऱ्या दिवशी आपण लाडू करतो ना
म्हणजे फक्त गुळच टाकायचे त्याच्यामध्ये पाणी वगैरे काय ॲड नाही?
नाही, नाही, नाही, तेल आणि गुळ त्यातच बनत. लाडू वेगळं कायच
तेल मग तेलच्याऐवजी आपण तूप पण वापरू शकतो.
हो, हो गावरान तूप आपण वापरू शकतो. शकतो ना
तूप आणि गुळामध्ये ते मेथीचं पीठ म्हणजे ते बारीक दळून आणायचं.
हुं, हुं, हुं.
आणि तेच्यामध्ये ते भिजवायचे आणि मग दुसर दुसऱ्या दिवशी बनवायचे ते वळायचे
हो, हो.
करून बघायला पाहिजे की नाही खाल कधी? ते सगळे बोलतात कडू लाग ते मेथीचे लाडू
नाही हो कडू नाही आपण हेना ते हे करू शकतो मेथी तुम्हाला बोले ना मेथीचं पीठ
हा, हा.
हा ते भिजवायचं
गुळा म ध्ये भिजवल्यामुळ कडवटपणा कमी होत आसेल हा छान आहे बघायला पाहिजे रेसिपी बनवून.
हुं.
तुम्ही बनवता घरी मेथीचे लाडू?
आई बनवते माझी ना त मी तिच्याकडनं ती रेसिपी ऐकलेली आहे.
अच्छा, अच्छा
आसं
आईंना म्हणजे आपल्या मम्मी असतात ना त्यांना भरपूर रेसिपी येत असतात.
हो मग जुन्या रेसिपी त्याच जे प्रकारे करू शकतात त्या आपण नाहीच करू शकत.
हा. त्यांच्या पण युट्यूबला भरपूर
हो, हो आसतात ना काही काही असताना त्या खरच छान सांगता हं
आ मी पण बघते करून हा म्हणजे हो होतय तसं पण इनस संट कायतरी बनवायचं झालं तरी
हुं, हुं, हुं हो हो करू शकतो ना मग करू शकतो.
छान होतय.
हुं.
मी पण जर मला काय बनवायच झालं तर ते युट्यूब वर सर्च करून बघते आधी रेसिपी एक-दोन, दोन-तीन जणांच्या बघ
हुं हो ना मला आता त्या दिवशी असं गोड आंबट खावं असं वाटलं तर मी मस्त कैरीची चटणी बघित ली सुंदर त्यांनी सांगितली आणि तशी केली छान लागली मला पण ती असं कैरी कापा वगैरे तर त्यापेक्षा त्यांनी छान इन्स ट आसं सांगितलं कैरी घ्या कैरी घ्या धुवा थोडी चिरा ओबड-धोबड आणि मिक्सर मध्ये फिरवून घ्या दोन तीन मिरच्या टाका. आणि त्याला मस्त जिऱ्याची, हिंगाची, की आ तेलाची अशी फोडणी द्या. मोठं मीठ टाका गोल किसून टाका मीठ टाका झाली भन्नाट. भारी जेवणाला मस्त चव याय
त्या म्हणजे अ त्यांना कसं काय एवढं सुचत आसल काय माहिती?
कसं हो सुस्त करून बघितलं की सुस्त ना ओ
पण आता आपल्याला रोज जेवण बनवायचं म्हणजे किती मुश्किल वाटत पण ते आता रोज युट्यूबला एक दोन तरी त्यांच्या रेसिपीज अपलोड
आता त्यांचं ते प्रोफेशनल आता त्यांनी स्वतः आप कस आस मनावरं असतं मनाने ठरवलं नाही हे माझं हे न मला करायचंय, मग होत. हा त्यांनी ठरवलं हे माझं आहे मला करा काही काही ना आवड असती छंद असतो ना ओ काही चा जस आ आपल्याला काही ना डान्सची आवड आहे. काहींना गाण्याची आवड आहे, काहींना खेळाची आवड आहे, काहींना टीचिंगची आवड आहे तस स्वयंपाक पण जी ज्याची त्याची आवड असते ना ओ.
हो बरोबर आहे आवडत आमच्या माझी बहीण पण तशीच आहे तिला पण सगळं, आता मी तुम्हाला सांगल ना ती लाडू वगैरे सगळं करून विक
बघा बघा तिला आवड आहे म्हणून तिला ते सुचतं पण ना ओ.
आणि ती स्वयंपाकातल पण छान छान बनवत असते गावी आता ती आली ना तर तीच बनवत असते काय, काय, काय. आम्ही फक्त खायच काम करतोयं हं.
आणि ती करते ना त्यामुळे तिला सुचतं आणि ह्या लोकांना समोरच्या व्यक्तींना खाऊ घालण्यात तच आनंद असतो हा त्यांना अरे वा! मी किती छान गेल्या हेंना हे आवडलं वा असं वाटतं.
त अं न
त्यामुळे त्यांना ते आवडतं वयोवृद्धांसाठी काहीतरी वेगळं करून बघणं मला कशी बीट, बीट चे थालीपीठ माझे मुलं बीट खात नाही म्हणून मी त्यांना बीटचे थालीपीठ करून देते. काकडीचे थालीपीठ करते.
हा वेगवेगळं ते आपलं क्रिएटिव्हिटी पाय
नाही माझ्या, माझ्या डोक्यात हेच असतं की मुलांच्या पोटात हे कसं जाईल? मी त्यांना कसं खाऊ घालेल? मध्ये नवीन याचा टच देऊन, जुन्या पद्धतीने खाऊ घालायचं.
हा बरोबर. म्हणजे पोरांना तर डायरेक्ट दिल तर काकडी अं मनाव नीट से वगैरे ते खात नाहीत असं तर अं पराठे, धपाटे बनवून दिले तर ते दह्यासोबत वगैरे खातात.
हां नाही तर मग बीटाची, काकडीची भजी काढते त्यांना भजी आवडते ना, भजी देते करून खा बा पण, पण तुमच्या पोटात बीट, काकडी हे जावं असं माझं. हो थालीपीठ करते रवा, दही वगैरे घालून आसं. आसं करा. अशा पद्धतीने पावभाजी केली तर त्यात एक, दोन नाही भरपूर भाज्या घालते म्हणजे सगळ्या भाज्या त्या शिजवून, मिक्स केल्या हां म्हणजे त्यांच्या पोटात एक नाही, हां एक नाही पण भाज्या त्यांच्या पोटात जाता आसो.
हो बरोबर ये ते पाव भाजीमुळे ना
ठीक ये चालेल मंग बोलूया नंतर
हा